अच्छा.
हा, बोला ना. हॅलो. हो, ना तेच तर म्हणत आहे मला पण आधी तुमचे आहेत हम्म आणि मी क्लास केले ना आ आता चालू याचे
ते इचे का? पार्लरचे का?
हम्म. पार्लरचे, हम्म. पार्लरचे क्लास लावले ना
आता, इथे नवीन ते आले एक वाजता एक ते चार चा टाइम आहे त्याचा. हंम्म. ते आता गव्हर्नमेंटच आलेलं हा. एक ते चार ते गव्हर्मेंटच आहे ना, हंम्म. गव्हर्मेंट ट्रू आलेलं आहे ते. नाही तीनं चा नाही एकाच महिन्याचा आहे.
हम्म. हम्म.
नंतर मग, ऍडव्हान्स आलाय परत एक.
हो का?
हा तो पण पाहू मग, आता त्याच्यामध्ये किट भेटणार आहेत.
हो का.
हम्म. त्यामध्ये पूर्ण किट आहे त्यामध्ये पूर्ण सामान आहे पार्लरच म्हणते.
हा. हा. चांगलं आहे ना मग
हा. आता उद्या येतील.
हा. हा.
हम्म तुम्ही काय करत आहे?
काही नाही, साक्षी भात करत पुलाव करत आहे.
हो का? साक्षी ताई करत आहे काय? बापरे. पोळपाट दे पोळपाट. हम्म, हो का? कसा बनवतात बरं तुम्ही व्हेज पुलाव?
व्हेज पुलाव तर ती बनवून राहिली, तिच्या पद्धतीनी.
हा का? तरी पण तुम्ही बनवत असा ना तुम्ही सांगितलं असा ना त्यांना.
हा हा, नाही ती तिच्या मनानेच करते. काही टाक
हां हो कां.
ह पण टेस्टी करते, कोणतेही मसाले टाकते जे दिसल ते टाकत राहते.
आता तिच्या आईच्या हाताला चव आहे. तिच्या हात
हम्म. जे दिसलं तर टाकते एक. मस्त कर.
हो का? हम्म तुम्ही पण मस्त करता ना भाजी वगैरे सर्व.
कायच काय, आता तुझ्या तुझ्या तुझ्या हातचं राहिलं खायचं आता बघू.
म्हणून तर म्हणत आहे तुम्हाला या. आम्ही असं थोडी ना आहे. तुमचा जुना हात आहे बाबा.
हम्म.
हम्म. म्हणून तर म्हटलं, तुम्हाला या इकडे. तुम्ही जे म्हणसाल ते, बनवू मग आपण.
येईल ना आता, परभणीला येतंय का तू.
हो परभणीला येते ना, किती तारखेला जायचं. का बर? आता ऑनलाइन मम्मी म्हणत होत्या मला मम्मी म्हणत होत्या मला, की किती तारखेला जायचंय आपण? कन्फर्म तारीख नाही माहिती मला.
हो का तीस तीस, त एक तारखेचा कार्यक्रम आहे वाटते.
हो का मग काय, कार्यक्रम काय पण तिथे.
वर्षी आहे ना
कोणाची!
ते वारले होते मागे ते, नीतााताईचे वडील वारले होते ना. ते तुझ्या, तुझ्या सासूबाईचे काका सख्खे.
अच्छा. म्हणजे नात्यात नात हाय काय यांचं? हा हा हा.
सख्या चूलत बहिणी हेतना.
हो का?
एक ग्लास दीड ग्लास.
हम्म मला एवढं माहित नाही असं.
हम्म हम्म. एकच ग्लास टाक, थोडंसं वर टाक.
तिथं अजून पण आहे ना, म्हणते काही काय काय कार्यक्रम. एका सोबत दोन आहेत म्हण ते. कार्य एकाच दोन आहे म्हणते कार्यक्रम. हम्म वास्तू पण आहे वाटत त्यांच्या घराचं.
हो वास्तू पण आहे. काय घेणार आहेत मग?
पाहू आता मम्मी काय म्हणतं आहे, विचार चालू आहे तसा. काही गिफ्ट वगैरे घेऊ, काही गिफ्ट वगैरे घेऊ असा विचार चालू आहे.
हां हां.
हम्म बघु आता मम्मी काय म्हणतात ते. तुम्ही काय घेणार?
हां. आम्ही गिफ्टच विचार चालू आहे, काहीतरी गिफ्ट घेऊन देऊ साडीन‌. ते ड्रेस काय लय होते.
हो ना ते अनेक तर घालत पण नाही जास्त कोणी असं. हं आपला गिफ्ट ते कामी तरी येईन मस्त. चला. एखादी फ्रेम नाही तर काही पाहायचं चांगली.
हो
हम्म. मग सगळे येणार आहेत का?
नाही आयुशी, मी, साक्षी. तिच्या पप्पाचं काय माहिती येतात की नाही आता.
हा. काऊ येणार नाही का?
वेळेवर ठरेल त्यांचं काय काय नाही तर.
होव का?
हम्म.
हम्म. मग तुमचे मांजर आहेत ना तुमच्या घरी. हो, तुम्हाला जाऊ तुम्हाला किती टाइम लागतो तिकडून यायला?
चार तास लागते तरी.
ह का, इकडून तर जास्त लागत म्हणते टाइम. इथून जास्त लागत म्हटले टाइम करंजावरून नागपूर एवढा आहे म्हणजे टाईम एवढा. हम्म पाह ना आमचं चालोय आम्ही तीस, एकतीस ला निघू.
सगळे नाही येणार आहे का
हो, ते पण येतील ना
ह ह ह.
हम्. त्यांना भेटलं ना आता घरून
हो.
हम्म. आता काही नाही आता एका एक काय का हो सगळे जण भेटतील ना आता.
हम्म. हम्म.
हम्म. तिकडे पण बरेच नातेवाईक आहे ना आपले परभणीला.
हा
परभणीला नातेवाईक बरेच आहेत ना आप
हो बरेच आहे.
हम्म
हम्म. हम्म.
हम्म.
झाला स्वयंपाक पूर्ण आज फक्त भातच आहे का मग व्हेजपुलाव?
वेज पुलाव आहे सकाळच्या पोळ्या आहेत भाजी आहे हम्म. क दुधी भोपळ्याची भाजी आहे.
आम्ही कतली केली होती मम्मी न केल्ती कतली आज सकाळी
हम्म. हम्म.
त्याच्यासोबत मग आता फराळ केली.
हा. खूप झाला की खूप झाला कमी कर. हा. अच्छा.
पाणी वगैरे आहे की नाही बीड मध्ये काही.
पा पाणी काहीच नाहीये पाऊस वगैरे नाहीये.
हम्म हम् इकड चालूच आहे पाणी आभळ असं दाटून ते पण, आज जास्त काही पाणी पडत नाही.
नाही.
हम्म आला तर असं असं वाटतं की चांगलं आहे वा पाणी मुंबईला आणि इकड तर जास्त चाललंय.
तिकडे जास्त आहे, कारणजल चालू आहे का?
कारण ज्याला फक्त आभाळ येतंय आणि असं थोडस काही तरी. अ किंचित भुरभुरी जराशी.
आमच्या इकडे तसच आहे.
हम्म असं एकदम पाण्याचा हे नाही बसतये.
हम्म आमच्याकडे पण तेच आहे.
आता तुम्ही आले की आपण जाऊन इकडे जाल मग परभणी वरून डायरेक्ट.
नाही ग नाही होत ग, यायचं खा प्यायचं लय हे होतं ना. यायच जेवणाच लय अडचण होती. यायला काही नाही रे हा.
सोबत, सोबत असलं की मग काय नाही वाटत.
हम्म पण ते खायच लय अडचण जाते ना.
हा.
हम्म.
ते पण आहे.
हम्म.
प्रश्नच पडते जरासा, खाण्यापिण्याचं हे होऊन जाते आबाळ. ते, मग तुम्ही इकडे असाल तर मग कसे करतील चपाती?
कुठं परभणीला का?
हा परभणीला आलव
काय दोन तीन दिवसाची गोष्ट आहे करतील ॲडजस्ट.
हो, हो दोन, तीन दिवसाच होऊन जाते.
हम्म जास्त दिवस नाही होत ना.
हम्म हे पण
किती टाकलं एक टाकलं, एक टाक म्हटलं आणि थोडस वर टाक म्हटलं. तुला बोलली मी आता राहूदे आता ते हे होऊन जाईल. हा, थोडा वेळ हे होऊन गेलं अस ठेवू नकोस. काय म्हटलं राजेश्वर
हम्म इकडे राहायला कधी येत म्हटलं कारंजन.
रायला रायला आता बघू आता पुढच्या वर्षी.
पुढच्या आयुष्यात घेला काय आता?
हो आता मग एक वर्ष यांचं शिक्षणाच असते ना.
हम्म पण तुम्ही नवरात्रामध्ये म्हणले ना येतो म्हणून.
नवरात्र तीन ना, हा हम्म.
नवरात्रामध्ये एकदा. नवरात्रमध्ये आल्या की मस्त एकदा देवी पण राहते ना आपण जाऊ मग.
हो थोडस टाक तू वर.
तिथे मस्त गरबा पण राहते ना. हम्म, दादा आहेत ना. दादा म्हणत आहे की उद्या परभणीला जातो.
उद्या का?
हो काय तरी काम आहे म्हणे ते परभणीला. जाऊन यायचं म्हणते, दोन दिवस राह हो, मी येतो म्हणते वापस मग परत.
हम्म हम्म.
तुमचा पण झालेनी वाटती क्लास याचा पार्लर चा?
मी एक महिनाच केला.
हो का मग टाकलेलं आहे का पार्लर?
नाही ग एक महिन्यात वॅक्स हेअर्स स्पा अ स्ट्रेट कट यू कट थोडा मेकअप. अन् काय शिकली ग अजून साक्षी? फेशियल
अच्छा
हा एवढं एका महिन्यात झालं पण अजून प्रॅक्टिस नाही पडली हाताला. अ समज येते म्हणा करायला बसला की येते.
हा ते पण आता ते स्टेप माहिती असतात ना पूर्ण आपल्याला.
हम्म.
हम्
फेशियल हाय सजेलचा. सदलच्या साक्षीगंधात तर मीच करून दिले होते सगळ्यांचे.
हो ना सांगत होत मला मम्मी त्या तुम्हीच केलं म्हणे सगळ्यांचं.
सगळ्यांचे मी केले फेशिय
तुम्ही, या इथे मग मी तुमच्या करून देतो.
हम्म्म अन मी स्वतः नव्हतं केलं फेशियल.
ते तसच ते तसच होते म्हणून तर म्हंटलं त मी आ आता काही टेन्शन नाही आता आपल्या इथं जमलं लग्न. आपण दोघे करून देऊ
तुमचं मस्त झालं गड्या तिथं जवळच्या जवळ पार्लरच
होय जवळच जवळ आहे ना.
हम्म.
चांगली शिकवते ती पण तिन आता बेसिकच केलं मना चालू तसं. चडिंगचा धागा कसा पकडायचा ते
हा हा.
आणि तेच महत्त्वाचं थोड नाही. सध्या आम्ही दोघी जण येऊ अजून ऍडमिशन चालू आहेत त्यांच्या.
हो का. मी असती तर लागली असती मी पण
हो तुम्ही असालथ मस्त आहे पण. आणि एक तर गव्हर्नमेंटच आहे छान सर्टिफिकेट पण भेटते.
मग लोक बाहेर
हं
तच करा करायला पाहिजे म्हटलं.
हो ना तेच तर करायला पाहिजे बायाना हो ना इथल्या इथं आता काय माहिती त्यांनी टाकलेलं तर आहे मन तसं. ती झालं म्हणून चालू आता समजल आता होईल तुमच ऍडमिशन चालू त्यामधे तुमच्या दोघीच करून देत त म्हणे मी चालू कसं म्हणजे, मंग जर आपण दोघे जरी असलो
दोघी मध्ये कसं टि पण चांगलं शिकू शकतोय अजून मंग बाकी पोरी आल्या की अजून एवढं लक्ष देणं होत नाही.
हो.
ब मग एकदा मुली आल्या सगळ्या की त्यांच्यावर प्रॅक्टिस होत राहते फेशल याची प्रॅक्टिस होऊन जाते त्याच्यावर बारा अ आता झालं आता एक महिन्याच मी वाशिमला जाणार.
हा हा.
हम्म हम् आता याच्यात खडी मध्ये
हो शिकून घे तू चांगलं तूल टाकता तुला येते ना हेअर टन वगैरे येते चांगली हम्म.
तुच्याकडे मस्त डेमो होता ना ते याचा हेअरचा तो वापरा असते ना ते हेअर स्टाइल करूया का डेमो पीस डमी राहते ना
हम्म.
हा तो होता तिच्याकडे तर मग तिच्या त्याच्यावर करून बघितली तिने हेअरस्टाईली.
हम्म हम्.
ती पाठवेन मी तुम्हाला. हम्म ती म्हणे छान केल्या म्हणे तुम्ही हेअरस्टाईल. देवी येत असते ना रोज वेणी वगैरे घालायला.
ते एवढ्या हेच्यात एकच पार्लर ये.
हो तिच एकटीचच ये.
हम्म.
मग आपल्याला जमलं की आपण टाकू शकतो इथ. हम देवीका येत असते ना रोज सकाळी वेणी घालायला.
बापरे!
हो हो.